टो हॅलो. हा म्हणलं अजून तीन कॉल राहिले तुमच्या सोबत बोलायची.
तुम्ही तर म्हणे पहिले दोन केले म्हणी. आता तीन झाले तेरुजी बोलल्या तुम्ही माला. ते मी बोलले पण अजून पाच तुम्हालाच दाखू रायल ते. आतावबय.
तुम्ही जास्त
हाव ना खरस ना. दुसरे नंबर आहो दुसरे नंबर घ्यायला नाही ते. मी मनषाच लावून पाहिलं ना, त ते नंबर घ्यायला नाही. तुमचं टाकलं त लगेच कॉलिंग झाली.
ड अन डायरेक्ट महा नाव कस कय दाखू रायल ते असं?
नाव नाही. नंबर परवीष्ट करा म्हणतन. तुमचा नंबर टाकला का कॉलिंग होउ रहिली.
हा. मनिषाचा टाकला ना त कॉलिंग नाही होउ रहिली अजीबात. मणेषा ताईन ओपनच नस करेल त्याला अपडेट माराला
करेल होत ति ना पहिले मीच
मीच तिला पाच कॉल करायला लावले होते त्याच्यानंतर तिने केले क नाही केले काय माहिती? अन् मग त्यांचं पूर कंप्लीट झाल्या शिकस काय करतील?
ते इंट्रेसच घेत नाही खरंच. अव केलंच चांगलंय नाहीयाय. आता ते मी कट करणार होते तुमचे कोण पण म्हणला तेल काम असल. पण ती परत तीन कॉल दाखवून राहिलं थोल थोडं दोन - दोन मिनटाचं बोलू आपण. की तुम्ही बोर होणार नाही मग. हम्म ह
हम्म.
हम् रेंज गेली काय? नाही पण समजा दोन -दोन तीन -तीन मिनिटं बोलल ना कॉल -कॉल होऊन जाऊ राहिलं.
हा होत.
हम्म. चला लावती परत ते. हा एक कट करून लावती परत. हां.